लू मी केल्यावर बोलते वाटांनी बोलत
हा आंटी कोणच गेलो जा मरूदे
काय ब द्या
ती जवळ बोलाला
होऊ पटा पटा आ नाही घास किती का माल जरा येते कुत्र हा शे होय रा हा
हॅलो का हॅलो
हो म्हण
हॅलो होम हा हो मिळाली घरी बोलग तर मला का
अग बांगरू ना करणार
एवरा आला ग वरला म ऐकू ग
मग काय म्हणत होती
तिला आवाज नव्हत इन त
ह ती खाऊन घेईन तेवढी त्या बर
हम ह
लाईट नव्हती म्हणून आण त्या्या का्याखतय तुम्ही
बाहेर जायचे पाठवून
काय
अगं बाळाार घरी दाडून दे म्हणलंच
समृत कुल बोलल त्या मम्मी
बाळा
दिली आली
दिदी सग बोल मला बोला
पाण्या खाली यावग तर मोकळ्या ते पहिलं मारले पाया खालच्या. कसं काम करत काण चारता म्हण साऊथला. जीवाच जर काम असे क काहीच काम नच नाही बयच. हम्म. काय करून राहिली दिदी?
काही नाही आताच उठविली.
स व मी बाजरीच्या भाकरी थापिते मग कामावरून जाई भंड्या बाजरीची
आम्हाला बटी करायचे आहे.
काय का.
मग तिकड आली तिकड.
ला ब काय?
मोठ सवा न ते मला एवढं आइकु नाही युराहिल ना.
काय करूयरी फोन पाहत असन.
नाही फोन त्याच्यात नाही पाहिले जात. आवाजव आपज आधच तुला काय म्हणता ऐकू येत नाही.
ह तीस मिनिटं झाली काणॉलची भेटल संध्याकाळी लावून हे मला बाई बाहेर. दुसऱ्या फोनला.
भाजी झाली तुमची?
आह.
भाजी झाली? नक्की चालले कर मग मग सकाळी काय. किती मिनटं झाले चारच.
अरे हार्ड
म रखे दे ते का
जानस.
ते चाळीस महि
भलते परेशाा करते कुतरडे बी.
आं. काय म्हणत होती स्वरा? आपली. काय म्हणते तु स्वरा?
पाच
नाही आता शिकपाच मिंंनट झाले.
काय म्हनुन रायती मम्मी?
पाच मिनट झाले आताशी मम्मी म्हणे किती मिनिट झाले.
हम्म.
येणार बी नाही पैसे रिकाम कशाला बोलु राहील्या.
उद्या आता जयाला करा.
अम.
उद्या जयाला
झाले ग दहा मिनट नाही झाले अजुन. कोणालाच नाहीं. अरे एवढं का बावलट.
रिकामा ऑडिओ
तें त्यांची दहा मिंट आनी तें दहा मिंट हं. जसे जायना रे
रिकामा ऑडिओ
रामराम घुस घुसड्याच्या मदी मलाच खेटू नका तु जा ना.. आं..
एवढाच पाहिजे सालबा.
आ तें तोंडात देतंय ना ठेऊन. जोरात बोला जोरात. रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
वर दम्म दम्मम बोलला तेव्हा त्या तेवढासा आवाज येतो.
म तरा म्हंजणा काठी ना.
सात मिनट बाजूला हो सोऱ्या. कधी गेलो होतीी कि ती म्हातारी अत्ता मागे हो बाजूरी सोरी इकडं व्हय.
रिकामा ऑडिओ
तें काय हाय न रडली माकडांसन्ग.
हम ह हा.
काय बोलूी मी आंटीला आता अँटीच
साय ग.
ती म्हणती काय बोलू अंटी ला? जाऊ दे काल
रिकामा ऑडिओ हां. आज काय दोन मिनिटं राहिली बघ.
ओपन करा तिकडे ठवते ओपन नाही होत ना ते जाड
हा ओपन नाय होत.
बरं आहे बाहेर गेले नाही वाट्त.
ता का मणस ते तयई नावलेली
हो ना हा घरात नाका नाका ना काही गॅसचा पत्ता का काही पत्ता आमदारवण
नाही तुमचं लग्न झालं तुमच्यातच देणना काढून तु इथं काही समाजणार नाही आता समा निघ हो आता तुमचंच कोणी येतं सांभाळायला कायचील होती घानपुंग गटपाणी घरच कराच चांगली च्या जचााचा गांग उल का वातम पर काही खऊ
नज म्हण माहिती ना
तु ग गला पटकन क पटन उठल टाक पटकन टाक पटकन घ्या इकडं अ शंभू
अगं बस ना काय म्हणल्या
घ अस
आा
पूजेमुळे तर साऱ्यां कोचे पैसे काटाच का आम्ही
बस काय हे मा नाही हम्म लावणग जाजऊग दुसरे जड
आम
दुसरे वळेस नकाल मग
अ ग भाई ये एक एक क्वालच पडेलज एक लगेच लावून